होय. तुम्हाला, कोण हवाय?
आम्हाला पल्लवी पोआनं हवे
हा, मीच ये ती. तुनं आवाज, ओळखत नाय काय?
नाही ओ तुमचा आवाज जरा, वेगळा यायलाय अव खाऊनं खाऊ लय झालंय वाटतं ‌सुट्टीचं. होय की नाय?
बरोबर. म्हणूनच
ते वर्ष भराच सुट्टीतच खाऊन रिकाम व्हायचं काय?
होय अ त्यामुळं जरा आवाजात बद ल वाटत असेल न? हा ते नाही होऊ शकत. जरा, आवाजात तेनं बदल होऊ शकतो.
हो का? म खाल्लेल लागू दे की जरा, अंगाला
नाय ते लागत नाही ना. किती पण खाल्लं तरी, काय करायचं?
काय, करायचं
काय चाललंय तुमचं बाकी.
बाकी, आमचं काय नय बघा. आमचं खाल्लेल जिराय लागलंय एवढी काम लागाल्यात.
काय एवढं काय, कराय लागलाय?
काय आम्हाला काय, सुट्टी आहाय व्हय.
हम्म तर, लय आता काम
हा म
काय केलंस अस
इकड, दोन दिवस या.
काय करतेस असं?
सांगू शकत नई एवढं एवढं
जरा कळूदेत ना म्हणजे मला पण वाटल असं काम करतेस म्हणून
भांडी, धुन, जेवण, कचरा लोटून
ते काय काम झाल व्हय ते काय रोजचच असतय. हूं मला वाटलं शेत तात काय जातेस का काय
भांगलायला जाऊ काय
हं तेच म्हणल ही शेतात बितात जाय लागली का काय
होय क जातो की बाई तेव तेव तेव तेव -तेवढंच राहिलय पल्ले शे तात जायच तेवढंच राहिलय आता.
करायचं.
हम्म.
फुकट कोण खाया घालेल काय मलाच बघ पैशाची गरज हाय म्हणताना माणूस हे कराय लागलय न्हव.
होय पैशाची गरज हाय म्हणूनच तोंडाचा फेस पाडून घ्यालंय.
तीस करायचयत ना? अजून दहा पण नायत सरळ.
हम् काय पण.
खरंच तुझं किती झाले?
माझं तेरा झाल्यात.
नाय अजून आज नववा चालूय हा.
अगा एका व्यक्तीला आपण किती पण कॉल करू शक
हे मला माहीत नव्हतं ना.
मला पण माहित नव्हतं मला आज कळालंय.
आता करणार ना मी.
कोणाला?
म गावतील त्यांना दोन दोन आणि तीन तीन चार चार
अगं म- मुलं पण करू शकतात न्हव य?
हो.
म
त्येंनी जर टास्क केला असला प्रोफाईलचा तर.
हा हा असाय व्हय आणि जे अगोदरचे टास्क कुणी कम्प्लीट केल्या त्यांनाच व्हय फ
नाय नाय प्रोफाईल टा कम्प्लीट केल्यानंतर हा टास्क मिळतोय मग त्यानी केला असलं तर काय म्हायत.
हा हा हा.
काय मग काय मग जेवण झालं काय?
आग त्या मॅडमला किती मेसेज केली मग दिली.
हम्म काय कायांना लवकर आलेत काय कायना लेट आलेत. हे ग्रुप काढायच्या आधीचा मला आलता.
हां.
पण ते करायचं कसं म्हायत नको काय म्हणताना काय केलं न्हवत.
आई ग, म -जेवलीस काय का नाय?
नाय अजून तुमचं झालं काय जेवण?
आम्ही आता बनवाले. आम्ही एवढ्या लवकर जेवत नाही दहा नंतर जेवतोय बग.
हम्म तुम्हाला कशाला भुक लागल कामच एवढी करतायत.
पल्ले तुझा बड्डे कधी ग?
पेपूर वारी मधी येणार हायस काय?
कशाला येऊ आता बडे करायला लहान आहेस आता? नाही माझा पण माझा पण झाला असच आपण हम्. ऍटलीस्ट मनान तर मोठी पाहिजे होतीस. पण लय चिंगूसच आहेस सगळीकडनच चिंगूस आहेस तू
असते त काय दम
मी बघ मनान मोठी सगळीकडना मोठी
अची माणसं
हो व्हय तर तर खातीला अंगाल अंगाला लागाय नको काय माझा डब्बल खातीस.
म तेच तर हाय ना प्रॉब्लेम किती पण खाल्ल तरी हाय तसंच हाय.
हं कधी सॉल्व्ह होणार म हा प्रॉब्लेम
काय आता सांगता येत नाय.
हम्म
हम् बाकी
बाकी का नाय पाऊस हाय काय ग तिकडं
नाही तिकड हाय
नाही नाही परवा आता रत्नागिरीची दिदी हाय की नाय आमच्या इथली म्हणजे दिदीची जॉबला होती तनी तिथं पुढं राहायची तिकड तिने स्टेटस ठेवलंय लिलंय पाऊस पडलाय तिकडं
इकड पावसासारखं वातावरण हाय खरं पड ना झालं. मुंबईला पडला की आज पाऊस होय.
तिकडं मरणाच उकडाय लागलय पडले.
लय उकडाय लागलय इकडं पण बेकार
चालतय चालतय मी करू काय
हा चालल कर.